सोडून द्या.. हा.. बोला कि.
हॅलो, हॅलो काय करता....
मी सध्या हॉटेलमध्ये काम करतोय. हम्म.. तुम्ही? नाई नाई दुसरी दुसरि कडं कामाला आहे. हा बोला की
म सोवाडी मध्ये का
हा नरसोबावाडी मध्ये.
हा हा.
दत् दत्तशाहा दत्तशाह म्हणून आहे, हॉटेल तिथं काम कर
बाकी काय चालु आहे कामाला.
मी आता झाले की, चार पाच वर्ष झाले की हॉटेल लाईनला हाय. इथं आता नवीन ला, तेच्या आधीपासन अं.
स्वतः जेवण करता का.
होय होय होय, स्वतः सगळं करतोस स्वयंपाक हम
आम्ही येतोय कुरूंदवाड मध्ये, तेव्हा बघू की येतो.
हो या की, या की या सगळं आपणच करतोय. बनवतोय लग्नाचं अस ते परत, आपलं रेग्युलर जेवण असते आपल्याकडे.
तुम्ही ऑर्डर पण घेता काय.
हम्म ऑर्डर पण असते आमची हॉटेलला. आणि, हा पहिला म्हणजे कसं हाय, नाश्त्याचा आहे विषय पहिला. नाश्ता सेंटर आहे नाश सेंटर झाल्यानंतर मग जेवणाचा विषय, मग त्यानंतर लग्नाचा वगैरे असते. मोठी मोठी लग्न असते दोनशे तीनशे पाचशे असं जे ल हे असते, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज. होय होय.
हां पण जात‌ ना ऑर्डरी.
बाहेर नाही जात अजून, बाहेरचं कसं होतंय हॉटेल लाईन ला असल्यामुळं. बाहेर जायला मला जास्त भेटत नाही, तसं जर आलं तर मग जाऊ शकतो. माझं मी व्ययक्तिक जाऊ शकतो.
तसं असेल ते मग आमच्या इथे, भरपूर कार्यक्रम असत्यात ना. आमचं गाव पेटवडगाव पशी आहे ना बांदणी.
पेठवडगाव कोणत पेठवडगाव हा तेच की समजल की, पेटवाडगाव पेठवाडगाव समजलं. पण तिथं कोणचं गाव.
बाहादुले बाहादुले तितंन, तीन किलो मीटर.
हा हा भादुले.
हा.
हा हा हा, समजलं तसं जर काय असेल तर सांग ऑर्डर असली ते येऊन जाऊ शकतोय की मी.
हा तुमचं कार्ड पाठवा ना व्हॉट्सअपला.
अ माझं कार्ड नयी, नंबर तुम्हांला हाच नंबरवर तुम्हाला सगळं. कॉन्टॅक्ट वगैरे, कर करायला चालतंय.
सेवा केलाय सोडा तुमचा.
हा.
कवा असेल तेव्हा सांग
हम्म चालतेय की, तुम्ही काय करताय.
एम आय डी सी शी अं... कोणती एम आय डी सी शी.
आपलं शिरोली एम आय डी सी.
शिरोली एम आय डी सी डी हा, बरोबर हा. य
तुमच्या इथल
कुठली?
ओलाचे शिरोवले
तेच माहिती आहे की ते पण मी म्हणजे इथलाच आहे मी लोकलचा.
मग ते माहित आहे की, तुमच्या इथं शिरोळ आहे ना?
हां होय आमच्याकडे शिरोळ आहे.
मग तेच विचारलो मग तुम्हाला ते वाट मग तुम्हाला ते वाचन पण सांगीत
नाही नाही नाही ते पुुलाला शिरोळ म्हणतात ते माहिती आहे. हम्म.
पुलाला म्हणतात तेवढं
हम्म.
मग एकेकासनी समजत नाही ना म्हणून म्हणलं पुलावर च घर.
होय होय ते लवकर लक्षात येत नाही कुठलं काय म्हणलं ते जरा अवघड होतंय नाही.
हां तुमच्यातला कार्यकर्ता आमच्या इकड आलता. हां बापू अशोकराव माने बापू.
पोरग्या कढणं घ्या, पोरग्या कढणं घ्या, काय घ्यायच ते तुम्हाला, काय घ्यायचं कोण?
हां हां हां. हां हां हां.
तिथ हेच्यात जयसिंगपूर फाट्याला हे आहे बघा सूतगिरण.
हम्म हम्म हम्म. हे नाही नाही सकाळी काय घेतलो मोबाईल घेतो
आता हॉटेल मध्ये आहे काय?
होय सकाळच एकीकडे असतोय मी, संध्याकाळी एका ठिकाणी असतोय. संध्याकाळी कांदाभजी हम्म दोन ठिकाणी करतोय अ कांदाभजी असत्यात, वडापाव असत तोय अ प पालकभजी असत्यात. त्यानंतरन मग मिरचीभजी असत्यात. मी हे कसं जरा नाश्त्याचं असल्यामुळे इकडं भजी वगैरे सोडायला येतोय मी संध्याकाळी. पाच वाजता सुट्टी होत्या पाच ते संध्याकाळी आठ-साडेआठ पर्यंत असतोय. चहा दे की रे.
मग दिवसभर हॉटेलमधेच असताय म्हण.
होय दिवसभर हॉटेलमध्ये असतोय, तिकडं कसं अ जेवण प्लस नाष्टा दोन्ही असतंय नाही मग सकाळचं माझ्याकडं कसं उडीदवडा, वडा हेच
अ नाही शिरा, उपीट, पोहे ते नसतंय.
म तिकडे एकदा आम्ही फ्रेंड आलतो की नाही तेव्हा आंबोळी खाल्लेली
हां हां हां कुठं?
नृसिंहवाडीतच की.
नृसिंहवाडीत हां.
ते आपण देवळाकडे जातेल्या रोडला
हां मग तिथंच त्या लाईनलाच आहे मी, हम्म त्या लाईनलाच त्या लाईनलाच आहे.
आता येणार आहे मी पुढल्या महिण्यात बघू.
या की याकी चालतय.
हम्म. माझे आता हे तुम्हाला केलेला एकोणिसावा कॉल. त्यामध्ये तीन-तीन र- रिजेशन झालेत.
हां.
रेजशन म्हणजे एक ते मित्र फोनवर बोललाच नाही दहा मिनिटं तशीच गेलेत. आणि दोन काय ते आपोआप असं बोलता बोलता कट झालेत त्या म
हा ‌.
हम्म.
ते कट झाल परत येत्यात काय ते.
नाही नाही परत येत नाही ते.
हां.
ते एकदा सबमिट झालं की झालं असा विषय तो. हम्म.
पहिल्यांदाच वापरायलो.
हा, हं हं हं हं. नाही नाही ते समजा आपण दहा दहा पंधरा बोलतात की ते दहा मिनटं अकरा मिनटाला करा लागतो.
ह काय, बारा मिनटांना पण आप आपलं पण होतो.
हम्म. हे कस मला ते पण मी आमची बहीण आहे तिलाच फोन केले जास्त. बायक बायकोचा विषय तिच्या बायकोला पण सुरुवातीला दोन कॉल केले त्यानंतर तिचं पण ते हे झालं ना. अ बंद झाला हा तिचं पहिलं पेमेंट येऊन गेल.
हा.
हम्म, पहिलं पेमेंट येऊन गेलं तिचं. मग आता तिला ते टायपिंगचं वगैरे चालू हाय ना आता सध्या. रेकॉर्डिंग आणि टयपिंग हेच चालू आहे. मग ते तिला पण मला दोन दिवसाला काम लोट असल्यामुळे मी पण आता दोन तीन दिवस माझ बहिणीला फोन केला नाही. तुम्हाला पण लावायचं म्हटलं. होय आज आणि उद्या दोन हम् एकतीस तारखेपर्यंत पूर्ण करायच बघा कॉल म्हणजे आताद्या आज आणि उद्या. आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. त्या आत आमच्या मी ज्या आमच्या म्हणजे ग्रुपला जे आहे ना. त्याला त्यांनी सांगितली एकतीस तारखेपर्यंत रिमूव करणार म्हणून सांगितलं.
रेमो.
तरी हय रिमूव करणार रिमूव जर केलं तर म अवघड होते ना. हम्म होय ‌. परत ओपन परत ते फॉर्म भरा मग पुढं सबमिट करा असं मग ते लय झणझट होतय. दोन प्लेट भजी ना. दत्त कडीवडा. माझं कस आठ सवा आठला काम आवरलं की मी सवा आटनंत् सगळं म्हणजे थोडं वाटत नी की आता आया कसं बोलत् बोलता ऑडर आली यालं आता मगा् बस कायच होतं कायलं?
हां. मी का नाई केलं.
हा म नाईट् नाईट ला बोलाय
हा.
ह् ह् ह म काय आपल्याला दहा साडे दहा अकरा येन् चालते म बोलाला.
हा मग तुम्हाला मी फोन करणार होतो पर्वा दिवशी काल.
करशीलं का नी चाललं असतं की, हा. मी तुमच्याच फोनची वाट बघत बसलेलो म्हणलंत् नाई नी मी कमीत कमी अकरा वाजेपर्यंत् असतोय जागा.
असताय काय.
हम्म अकरा वाजेपयंत् जागा असतोय सकाळी असते सोडा स सकाळी लवकर जातेय पण दुपारचं त तीन तीन ते चार ह्या प्रेड मधे पण व फ्री असतेय कारण त्या प्रेडमध्ये ते एक एक तासाची ब्रेक असते ना माझा.
हां.
हॉटेल वर त्यवेळी फ्री असतेय.
म आता पर्याय
उद्या उद्या आपल्याला त दोघांचे कॉल उद्या संध्याकाळपर्यंत् कंप्लीट कराय लागणारेत् बारा माझी बारा कॉ म्हणजे बारा कॉलायत तुमचे सतरा कॉलाय त्यामुळं तुम्हाला जास्त मला कॉल करा लागणाराय आणि मला तुम्हाला बी ग हे करा लागणाराय.
तुमी एक करा मी एक करतो म्हणजे असं करत करत पूर्ण करुया दोघं. तुमचं शेवटला दोन ला ते तिक नाय म आपण हे करूया म
हम् त ते बहिणीला पण फोन लावून चरायचंय बहिणीच पण ते तीन रायलेले कॉल ती काय अ पूर्ण केल्या का बघाला पायजे मला.
हा हा, सख्खी बहीण का?
अ सक्की नी मावस बहीणे.
हा.
हम्.
तर मी त्याल फोन केलता
हो ते ते मला म्हणली तुमच्यावरवर फोनवर बोलून तिचं अ सत्तावीस कॉल पूर्ण झाले म्हण सांगीतलं मलाबी.
ह.
माझं पण आता रायलाच त्यो. ते तेलाच माझं होत नव्हतं हां ते कसं व्हायचं मायती का? एक एक लेडीज काय करायचं ग जेंडस म्हणूनण आहे. कट करायचे फो मी पण पूर्ण करायला. माझा फक्त एकच कॉल झालता मित्रांसोबत. त्या त्याना ते झक केला न म्ह ते लिहुव्ह कलेला ग्रुप ब.
हा .
तर त्याला लागणा पडत मगचा. ह जला म असवाद प हा.
हा हा हा माझा नंबर कस ग्रुपला ऍड नाही नाही त्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला.
हा.
हम्म.
प मग तिने मला सांगितलं तुमच्या पूर्ण व्हायचं. हो दोघाांच होईल.
हम्म होय.
आणि तर कामचात कसं आहे सोप्रा वगैर.
हम्म हम् हम् तुम्ही काय करता कामावर. तुमच तुमचं पोस्टिंग काय कामावर. श शॉप ला आहे काय म्हणजे आयट्या वगैरे झालाय का तुमच.
नाही नाही तर नात्ताच दोन महिने जा.
हा हा हा हा.
पहिल्या स्टेशनरीच दुकान होत.
हम.
नक्की आप जला म्हणजे बजेट मुळं जरा लॉस म गेलो.
हा हा हा.
बायक जी होते त्यामुळ जरा हे झालं.
हम् हम् हम.
ते केलं काम बघ होत का. तेवढ्या म. स नसते ते. सग ठवन कर पन्नास प्र तेला दिवन जा अस.
होय हो हो.
ते काता तीनशे तीनशे जातय महिन्या.
मग ते तुम्हाला यातन. पेठवडा गाव मधन पुला शिरोवली लांब पडत नाही.
ते अ पंधरा सोळा किलोमीटर पडत. पन्नाच तेनाच येऊन जाऊन. हॅलो. हॅलो. हॅलो